काम ते झाले का म तुमचे?
हो काम झाली आता. आताच झाडून विडून टाकलं होत घरातलं आणि हातपाय तोंड दुधले होते वेणी घालत होती केस मोकळे झाले होते आता वेणी घालीन म्हटलं नंतर.
हो हो.
मी मुलांची पण आता तयारी करून दिली आणि ती खेळायला गेली बाहेर.
अस अस. आता कोणता सण येतय आखाडी येते की अखोजी येते असं काहीतरी असत नई.
हो अखाडी गुरुपौर्णिमा नाही पहिली आता एकादशी. एकादशी ना पहिले. हां आषाढी एकादशी.
त्याला सारी मुली येतात ना मग?
हो गेले आता एक खोप झालं ना आंब्याचा रस अधिक महिना. सर्व ऊन्हाळ्याच्या सुट्ट्या सर्व एकत्रच आलं ना आता नाहीतर न
महिन्यामध्ये हां अधिक महिन्यामध्येच केल त्यांनी हम्म.
त्या वेळेस म सुट्टी ही होत्या. मुलंही गेली.
ते ना आता एकामागे एक सण आहेत ना. हे आषाढी एकादशी झाली की हां हां गॅप पडला हां हां बरोबर आहे आता एकामाग एक सण आहे. पोळा राहील रक्षाबंधन राहील कृष्ण जयंती राहील.
हो आणि तिकडे आता हिथ पालखी गेली ना त्या पंढरपूरला हम्म. म बर खूप लोक गेले आपलं काही जाणं होत नाही. आपण इथूनच दर्शन करत असतो आपल्या इथूनच पाया लागत असतो.
इथूनच पाहा लागवं लागते घरून बरोबर आहे ना लहान लहान लेकर आहेत घरच्या जबाबदाऱ्या ते पाहाव्या लागतात ना.
आपण गेलो कुठं
आषाढी एक हा चांगलं पाणी असते पण आषाढी एकादशीला.
बा खूपच पाणी असते आता तर म्हणतात मोठ्या सिटीत कुठ तरी पाणी चालू आहे. म्हणतात की रस्तेही नाही दिसतय म्हणतात.
हो मुंबईला पण मुंबईला पण समुद्राची भरती वाढली म्हणतात ना.
हो हो तिकड त्या्च ठिकाणी आहे् आता न्यूज मदे हम्म न्यूज मध्ये म्हटलं जास्त आता ते सांगत आहेत.
हो हो बरोबर आहे. आाषाढी एकादशीला जास्तीत जास्तच पाऊस असते. दरवर्षी हे आहे तो ऋतूच तसा आहे ना.
हम् नाही मग आता ते लेट झाल म्हटलं पंधरा दिवस पुढे गेलं म्हटलं आता वटपौर्णिमा तर किती लेट आली म्हटलं उशीरा आली.
खूपच लेट झाली हो नाहीतर काय. या अधिक महिन्याच्या ना पण आणि उन्हाच्या ना पण हे झालं ना. अधिक महिन्याच्यान जास्त लेट झालं ते‌.
अ शाळा पण वाटल किती उशिरा उघडल्या पंधरा दिवस समजा बावीस तेवीस तारखेला शाळा उघडत असतात.
काही काही उघडचं त्या बावीस तारखेला पण आम्ही मुला पाठवलं नाही बावीस तारीख किलोमीटर राहू दे बापा एक तारीखलेच जा चांगला आहे ना तोपर्यंत ऊन कमी होईन म्हटलं काही
हम् ह नाही वातावरणने खूप होत म्हटलं कि बिमार पडायचं होत.
नाहीतर काय त्याच्या मुलाला पाहावं लागते ना यावर्षी उन तर खूप जास्त आपल्या इकडे तरी पण झाडं लावा झाडं जगवा असे किती हे देतात.
हो तरी काहीच आता झाड तोडणं चालू आहेत. घर व बिल्डिंग जास्त बांधणं चाललेलं आहे.
आम्ही आमच्या दरात दोन तीन झाडं लावले आहेत मोठे मोठे बदामचे झाड आहेत निंबाचं झाड आहे चिक्कूचं झाड आहे आमच्या घरापभोवती आम्ही पूर्ण झाडच लावल्यात.
ना उन्हाळ्याच माहिती नाही गळात न म्हटलं मस्त थंडावा चालते ना झाडा
आमच्या घरी कोणी येत मग ते तुमच्या घरात किती थंडवारा हाय.
थंड थंड वाटते ना वातावरणही पूर्ण थंड राहते ना घरात म्हटलं.
अ उन्हाळ्यात मग लाईट वगैरेली तर मग आम्ही बदांच्या झाडाखारी बाहेर थांबतो ना‌.
हो बरोबर आहे मग वाटत नाही की लाईट गेली कधी
अ हा बाहेर बसतो ना आम्ही मग त्या बदामच्या झाडाखाली. चिक्कूचं झाड चांगलं मोठं झालं आंब्याचं झाड आहे. ह आणि ही चांगलं झाडच लावतो तेच्या न कि हे होते ना. वातावरण चांगलं राहते हम. पाहिजे तस हो हो बरोबर आहे ना नाही तर आता किती आपला रस्ता करूनडाल तर रस्ता तर किती झाडाची तोड झाली बा
बाप रे आता रोड बनला तर म्हटलं त्याचीपेक्षा जास्त किती मो किती मोठे मोठे मोठे झाड मधलं पाडले मग की इकडून तिकडून सगळं ऊनच दिसते फक्त बाकी
काही दिसत नाही सांगा ते झाड ते झाड कितीस तीस चाळीस चाळीस वर्षांचे झाड आहेत. ते य ते झाडं व्हायला किती वर्ष लागतात? हा एका मिनिटात तोडतात ते पाच मिनिटात तोडतात किती वर्ष तीस तीस चाडचडी बसाचे झाड होते. ते आजू बाजून सारे रस्त्याचे,
हो,
सिटीमध्ये तेच आहे. आणि आपल्या खेड्यामध्ये ते चालू आहे.
हो सगळ इगड ते हे म्हणून तर मग हे वातावरण काबर, कधी अउन्हाळ्यात पाऊस येते तर कधी हिवाळ्यात पाऊस येते, ते म्हणजे बाराही महिने आता कधी कोणता मोसम बदलू शकते तर कधी सांगता येत नाही.
बरबर आहे.
असं असं आहे ना आता पहिले कसं होतं पावसाळ्यात पाऊसच येत होता.
पावसाळाच पाऊस बरोबर चार चार महिन्याचं हे होतं आता एका बरबर एक ऋतू आणखीन वाढला.
उनाचही वातावरण एवढं नव्हतं म्हटलं पहिले असं वाटत होतं का जास् त उन आता तर इतकं तापमान वाटत हो वाटत की खूप,
पासून काही ब दरवर्ष कसं होतं मे महिन्यापासून काही बद्दल राहत होती काही ऊन राहत होतं या वर्षी बद्दल मे महिन्यात दिसलीच नाही डायरेक्ट उन्हस
उनच होत पाऊसही म्हटलं आता एकदम लास्टमध्ये पाऊस आला ना म्हटलं आता आता पाऊस येत आहे ना
बावीस दिवस लेट पाऊस मिरुग मिरुग होता मिरगामध्येध्ये पाऊस नाही आला मिरुग दिसला नाही
पावसाळी महिना लागलेला होता तोही लेट आला
त्याच्या तस एक महिना हम्म बरोबर आहे ना
हाना
अका पूर्ण ऋतु वेडे वर पाहिजे वेळेवर पाहिजे तर जमनीचा बरोबर समतोर राहते नाही तर पीक पा सगळे मागस गेली आता आता मागून ना पाणी आहे की नाही आहे तर
ह आता ज्याळे ज्या वेळेस मी रोग असते समजा तेव्हा तर पीक पाण्याचे ते टाईम असतात पेरणे होतात हो आता थोडी ना समजा ते लेटच झाली
लेट झाला ना हो बरोबर आहे ना मिरूपच्या ऋतूमध्येपेरलंच नाही ना कारण की पाऊसच नव्हता आता कशी फिरतील लोक काायच्या भरोसावर फिरतील अ आता पेरणे करून राहिले ना आता हे पुढे आणखी पाणी आहेय की नाही आहे तर सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये पाणी आहे. कि नाही आहे तर आताच कि नाही जमीन शेतकऱ्याली विचार
नाही ह्या वर्षी खूप पाणी कमी सांगितलेलं आहे
हो हो आता सर्वच्याच्यामध्ये सांगून राहिल न्यूजमध्ये सांगू राहिले कमी प्रमाणात पाऊस आहे पण लै शेत करायच श शेतकऱ्याच्या माथा आपलं पो पोट आहे समजा
ह वा वा ते जे शेतांनी जे पिकेन त्यावेळेसआपल्याला धान्य मिळेल ना
सगळ्याच गोष्टींना इथ भाव रायतात. न मान पिकस नाही तेईले, त आपल्याला काय भेटन खायले. मिळणार आहे आणि बाहेर याच्यातून मगा व तर त्याच्यात. त्याले टॅक्स लावतात खूपच माहग राही
नाही आता ते युद्ध झालं होत, तर त्याच्याही पेक्षा जास्त, तअ महागाई वाढली मातलं पेट्रोलचं आणि सिलेंडरच पाहिलं नाही का, कस झालं का, ते किती महाग झालं. हो माग तर आम्हाला आता किती दिवस म्हटलं चुलीवर स्वयंपाक करावा लागला म्हट
करावच लागलं ना आता कसं बाहेरची सवय पडी त्या गॅसची चुलीच अस किती दिवसापासून चुला बंद झा झाल्या ना, इंणाचा वापर कमीच झाला, म्हणजे बंदच झाला इंणाचा वापर.
इंधान नसतेच आता तस कोणी ठेवतच नाही आता पाणी पण, समजा हे गिझर असते त्याच्यामध्ये, असते आणि याच्यासाठी स्वयंपाकासाठी गॅस असते स्वयं इंधणची काही गरज,
गरज पडत नाही बरबर हे अन आत्ता कस सिलेंडर ज असं तुटवता आला त आपल्या बायाला खूपच टेनशन आणत ना बा खूपच टेन्शन आमच्या घरी त आमच्या सगळ्या बा रा हे करत होते मण बाई आपल्या चुलीवरचच बरं होतं अ आणली परिस्थिती म्हण ते चुलीवरचीच
हम्
आता बाहेर जस सवय पडली होती गॅसवरच करायची चुरीच हेच नवते करत
आता ते सवय आहे ना तर ते जातच नाही ना एवढ्या लोक आता सवय म्हणजे आता असं झालं कि ते झटपट
ह हं गॅसचा जस लवकर होत होत ह चुलीवर वेळ लागते बरोबर आहे ना
घेते आता सैन होत नाही ना ते गॅसवर आता धूड गिळची का सवय आहे काय समजा एवढी धूड जाणार म्हणून ह डोळ्या कि पेटवा लागते पेटायला उशीर लागते स काहीच नाही यांना लायटर लावलं झालं सुरू के्या
बाकी गटा गटामध्ये आहात ना तुम्ही
हो आहे ना मीटामध्ये आहे नाही गटामध्ये पण असल्याच मटल खूप फायदा आहे म्हटलं त्याच्यामध्ये
हो नाही तर काय गटामध्ये फायदा आहे नाही तर मी पण आहे ना गटामध्ये आहे ना आता उद्या आणखीन हिर खेळले जावं लागते आम्हाला बाहेर पैसे काढून द्याव लागतात ना शेतीसाठीठी त्यायच्या कामाली
हा
ह गटात बाहेयला पैसे पाहिजेत तर मग जालाग ते आपल्या कामाातून माझ्या शेतामध्ये कमरा आली आता दोन दिवस खुल्ला य करावाच लागतात ना ह घरचा पा म्ह ठी बाई दुपारी जाय म्हणते दुपारी करू काय तर घरचं पाहां लागते ना आपल्याला शनिवारी जात म्हटलं तर खूपच पावसाचा होता शनिवारी
शनिवारी घराच्या बाहेर
घराच्या बा निघाजचं कामच नाही पडलं निघावच नाही लागला कारण पाऊस त थंडी लागत होत्या वातावरणामध्ये बाहेर निघ
सुरुली सुरू होता म्हटलं एकसारखा बंद इन वा तना की आता थोडा वेळ आलावा आणि आता गेला म्हणून खुल्लं थोडं वातावरण नाही असं अजिबातच नव्हतं
अजिबातच नव्हतो नाहीतर काय एक तर थंडावा गारबा होता त्याच्या आत बाहेरून नि गा वाट टे काही कामं तर नाही केली शनिारी आम्ही काहीच कामं नाही केलो घरातच राहिलो दरवाजा खिडक्या बंद करू
हो होय ह माझर तुमचा टायमिंग होईल म्हटला दसे व ह
आता आम्ही उद्या जावं लागेल ते बाय ते बायाचे कामं पहिलेच करून घ्याव लागतात आम्हाला त सचिवाची सचिवाच हे पाहिजे ना.
त आता त पल ते हजरच पाहिजे तिथं बरं कॉल कर मंग अजून हा. आंटी वापस पा